हम्म काय चाललंय.
काय कुठे पत्ता किती दिवस झाला फोन नाही काही नाही.
होय, नाही काही आता जरा मी म्हंटलं, सुट्टी लागली आता
होय, बरं-बरं मी म्हणलं काय झालं? फोन कर. झालं की, तुझं?
झालं आताच. जरा पाऊस पडायला म्हणून, चहा घेतला.
होय, आमच्याकडं नुसतंच आभळ आलंय.
आमच्याकडं आज आला पाऊस, सकाळपासून काय नव्हतं, आता आला.
हम्. इथं आता, पाच वाजता आभाळ आलंय काळेभोर.
हम्.. हम. हम्.. हम्.
हां.
हं. काय नाही. तेच आपला विषय राहीला
हो, बोलणं अर्ध राहिलं होतं.
हम्म् म्हणजे काय झालं की, एक मुलगी होती
हा.. हा.
कि तेी सगळं तिच सोशल मीडियावर टाकायची कुणीकडं काय? काही उठल्यापासून ज रात्री जो
बरं.
मग तिचा ऍड असणाऱ्या एका व्यक्तीने काय केलं. म्हणजे तिला ऍड होता, एक व्यक्ती देणार की सगळी माहिती काढली आणि त्यांचं काय ठरलेलं आहे मुलीच्या घरातलं की, आपण एक सात-आठ दिवस कुणीकडे तरी फिरायला जायचंय. मग ते पण सगळे तिने टाकलेला वाटतं त्याच्यावर, ऑनलाईनवर.
ह.. ह.. ह.. हा.
तेन त्या संधीचा फायदा घेऊन, त्या चोरांनी काय केलं अ.. त्यांच्या घरी गेले. आणि सगळं साहित्य वगैरे, उचलायला चालू केलं. म्हणजे अ घ्यायला चालू केलं, टेम्पो वगैरे आणलेले त्यांनी मोठे-मोठे आणि म शेजापाजारी जरा ब-बघितले शेजापाजार्यांनी का साहित्य वगैरे करतात, तर त्यांनी सांगताना काय सांगितलं की, अं.. हेच म्हणजे दुसऱ्या जागेला, अं.. हे झाल्यात स्थलांतर झाल्यात त्यामुळे आम्ही त्यांचं साहित्य हालवायला लागलोय, मग शेजाऱ्यांनी आपण काय म्हणलं, आपल्या आपला शेजारी होते. तर आपण पण मदत करूया. मग शेजाऱ्यांनी ते साहित्य उचलायला मदत केली.
अरे बापरे!
आणि ते शेजाऱ्यांनी भरून दिलं, त्या ह्याच्यात गाडीमध्ये आणि मग हे कुटुंब, कुटुंब हे सगळे फिरायला गेलेले आले एक सात-आठ दिवसांनी किंवा आठवड्याभरानं.. आणि आल्यावर बघतात, तर सगळं यांचं घर रिकामं वगैरे सगळं आणि शेजापाजारी विचारतात की, असं कसं झालं, काय झालं घरातलं सामान वगैरे कुठं गेलं. ते म्हणतात आवो तुम्ही तर स्थलांतर झालेला, म्हणून ते आम्हीच मदत केली सगळं साहित्य वगैरे हलावायला. आणि सगळं साहित्यं आम्हीच हलवलं टेम्पोमध्ये तर असं सगळं झालं. मग ते म्हणतात आवो नाही आम्ही कशाला स्थलांतर होवू तर मग त्यांना कळालं कि, सगळं असं झालंय मग त्यांनी कंप्लेंट केली लगेच मग तो संशयित होता तो, तिच्या ऍड लिस्टमध्ये होता ना म्हणजे जो तिला ऍड होता तो त्यातलाच कोण तर अस
हम्म त्यांच्याच ग्रुपमध्ये होत ते
मा असं संशयित बघितला आणि त्याला अटक केली मग चोरी सापडली ती रे किती धोकादायक आहे बघा कारण तिन सकाळ पाासून संध्याकाळपर्यंत सगळं त्या ह्याच्यावर टाकायची ऍप मध्ये आणि त्याचा फायदा घेऊन ती चोरी झाली
होय होय आणि सांगितले तुसच लोक पण पहिल्यांदा मुलगा शाला जाते मुलगी शायलााती सगळं
हा हे सगळं टाकत आता मग ह जी माहिती कोुणाम त्या बाहेरच्या लोकांना मिळाली मग ते तेना सुप पडले ना किो वा हा आता पोरगा नवीन ह्याला काही कळत पण नाही पहिल्यांदा पहिला दिवस आहे शाळेतला
हो
ना सोपी झाली ना माहिती उगच काय काय गरजच नव्हती ना कळवायची
बोण आणि मग ते सहज सहज त्यांना उपलब्ध होते माहिती अशा पद्धतीची
होय आणि काय कारण असताना त्यांना ज च की, म्हणजे आपली माहिती आहे वैयक्तिक ती, नको कळायला असली तरी ते त्यांना कळते.
कोण?
असं आहे, सगळं.
तुमचं तुम्ही मजा करायची ते करायचं, सगळं कशाला हे करायचं. आम्ही आत्ता इतक्या वाजता इथं पोचणार आहे, तितक्या वाजता तिथं
त्यापेक्षा आपल्या आपण मजा करायची, नि गप
हम्.. की आता किनी न बऱ्याच जण अ सवय झालेली आहे की सगळं हेच करायचं इं्स्टाग्रामवरर टाकायचं फेसबुक वर टाकायचं रील करायच्या टाकायच्या
काय ते तुम्ही जास्त चांगलं चांगलं केला की मग बाहेरच्या लोकांना ते वाईट नजर आहत्या कवाईचं एवढं सगळं चांगलं होते असं पण होते
हम्म
हम्म तच
म दृष्टी लागती त्याला खर तर हम्म
ते पण आहे
काय मग असं फोनचा अति वापर पण टाळायला पाहिजे
होय मग ते काय करायला पाहिजे आता आपण सगळं टाळायला पाहिजे किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यातलं सगळं त्यावर टाकणं कमी करायला पाहिजे कामाच किंवा असं काही फिरायला गेलो ते फोटो चालतात एक वेळ खरं एवढं पण नाही की बाबा मी घरातून बाहेर पडलो घरात पोहोचलो तिकडे पोहोचलो हा एवढं सगळं असं एकदम मा नाही द्या तेवच चांगले फोटो आलेत किंवा ठीकय फिरायला गेलो चांगले काही कॅमेरा तुम्ही हे केले
हम्म
टिपले तर ते ठीक आहे एक वेळ खरं हे एवढं पूर्ण पूर्ण माहिती देणं चुकीचं आहे
हम्म त्यामुळे आपल्याच जीवन उद्ध्वस्त होतय ना अश्या पद्धतीने मग काहीत तरी ते ओळखीच्यातलं होतं साहित्य मिळायलं म्हण
हा आणि बँके बाबतीत पण कसं ते सगळं ओटीपी वगैर गैरे किंवा तुमचं पासवर्ड वगैरे सुरक्षित ठेवण म्हणजे काय कोणालाच न सांगणे आता पोरांची सवयी काय असते हा बाबा जवळचा मित्र आहे ठीिकय सांगतो तो काय करतोय हा ह माझा जवळचा मित्र आहे तो त्याला सांगतोय असे एक एक करत जरा कमी जरा सगळ्यांना हळूहळू कळत जाते हा माझा जवळचा मित्र आहे हा माझा जवळचा मित्र आहे म्हणून सगळ्यांनाच माहिती करळतेी
हम् हम्
त्यामुळे जवळचना पण सांगण टाळला पाहिजे की म्हणजे ज असं पण नाही की सांगूून खरं कसं हे जे आता न सांगण्यासारखे माहिे किंवा एकदम गुप्त माहििते ती तर नाही सांगलं पाहिजे
हा बरोबर आहे
जसं की बँकेचे अकाउंट पासवर्ड वगैरे किंवा मोबाईलचे पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये किती घरातल्यांचे वगैरे फोटो असतात मग त्या काही वापर करू शकतात चुकीचा
हो बरोबर आहे
हे सगळं टाळा यासाठी आपण असे असं कोणाला पण माहिती वगैरे किंवा पासवर्डची तुम्हाला एक्साइस वगैरे देऊन चालत नाही
हम
कारण चुकून आता तुम्ही त्याला दिला तो तुमचा खूप चांगला मित्र आहे किंवा खूप जवळचा व्यक्ती आणि त्याचाच फोन हॅक झाला मग तुमची पण माहिती त्याच्यात जाणार आणि त्याची पण माहिती आ
हम्म बट होते
असायचं का मग त्यापेक्षा न दिलेलाच बरा आहेजव म्हणल्यावर काय आपल्या फोनवरून काय करायच करू दे असा दुसऱ्यांना देणं जला चोक्यच आहे
चुकीच हो खबरदारी घ्यायला पाहिजे म कशी ह हम्म हम्म
असं आहे स आता कारण आत्ताच्या काळात हे सगळं चुकीचं घडतं त्यामुळे आपण सगळी खबरदारी घ्यायलाच पाहिजे
बरोबर आहे
मातात त्यात कसं आता ते मित्रावर झालेलं त्याची कमं्प्लेट काय झालंय वन नाईन थ्री झिरो म्हणून त्यांचा हेल्प ल्पलाईन नंबर आहे सायबर हेल्पलाईन नंबर मग त्यावर हा त्यावर त्यांनी आता हे केलेला फोन केलेला मग तेच काय काय झालं काय काय घडलं कसं कसं त्याचा फसवणूक केली तजे आणि मग कसं कसं काय काय तुला काय म्हणत तुला फसवणूक करून त्याला कसं लुबाडलं ते सगळं ते विचारून घेतलं पोलिसांनी मग त्या त्या माहि द्वारे माझ ते चौकशी कराव लागल्यात की कधीपर्यंत मिळतील किंवा कुणी फसवणूक करायचा प्रयत्न केला मग त्याला अटक करतील आता लवकरात लवकर जस मिळतील त्यांना
हम् हम् हम् हम्
स त चौत खोलमत जाईल मग बाकीच्याचे पण आता ह्या ह्याच्यापासून बाकीच्या पण लोकांची फसवणूक वगैरे केल्या असेल तर ती पण सापडेल असं आहे सगळं
हम ते पुरावे गोळा करावे लागणार त्यांना किती वाजता त्यांनी व्यवहार केलाय कोणाबरोबर केलाय
सगळे्या मिेळते त्यांना
हा व्यवहार कोून अशी केला किती वाजता केला
होय मग ते सगळं त्या माहितीनुसार ते हे करते सोल्यूस असं आहे ह आता बघायच माहिती सायबरकर गुन्हा कसा टाळला पाहिजे कि तेवढच की कि बाबा पासवर्ड वगैरे देणं टाळायला पाहिजे
हम् बरोबर आहे कोणाला समजलं नाही पाहिजे आपलं
हम्म आणि जास्त आ माहिती कोणाला देऊ नये कारण
द्यायचीच नाही आणि
हम्म ह कुठल्या पण सोशल टाक टाकायचे खरं तेवढ्या पुरतेच असे पण नाही कि भरपूर टाकायचे नाही हा ठराविक ठराविक माहिती टाकायचे असं चांगले फोटो वगैरे ते चालते खरं र एकदमच अशी आपली वैयक्तिक माहितीच ना आदर करायला पाहिजे कुनिकडे पण
हम्म हम्म हम्म तेच तर कळायला पाहिजे
झाल्यात कि सांगणार्या बायाच झाल्या आता ते कसं कॉलेजची पोरं कशी बळी पडतात त्यात भरपूर कॉलेजची पोरं म्हणा असं. बारकी पोर कि जे आता शाळेत जातात त्यांच्या हातात फोन आहे. त्यांना काय ज्ञान नाही आपलं. तर त्यांच कसं होते बाबा कमी पैशात आपला काहीत महाग महाग वस्तू मिळाव लागल्या. ह्या लिंक वर क्लिक करा मग ते काय आपस क्लिक करतय त्या लिंकवर आणि कसं? अ त्या लिंक वर त्यांना म स की माहिती भरवाय ला होतात मग माहिती भरली की त्यांच्याकड ीी वगैरे पासवर्ड वगैरे जात तर त्या पासवर्डचा ते गैरवापर करत आणि मग परत
मग आता त्या अ आई वडिलांच्या खात्यातले पैसे वगैरे जातात मग चूक कुणाची तर पोरांची मग पोरांच्या हातात फोन पण दिला तर आईवडिलांनी म्हणजे मूळ चुक आईवडिलांची झाली आता या. असं झाले मग पालकांनी पण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे जरा
म्हणजे सोयीसाठी दिला तिथं गैरसोयच झाली आता त्यांची तर असं आहे मग
देताना पण पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे कि बाबा आपला मुलगा किंवा मुलगी जी आपली कोण वापरते फोन ती कुठल्या ऍप वापरते किंवा कुठं? कुठली लिंक उघडते सगळ्या ह्या सगळ्या जरा लक्ष पाहिजे.
तरी करायला पाहिजे.
हा अशा अशा हा म्हणजे ज्यावर लिंक वगैरे येत नाही व्हॉट्सअप म्हणा. किंवा इंस्टाग्राम म्हणा हा ह्या ऍपला तुम्ही सुरक्षित ठेवलं पाहिजे. पोरांपासून लांब ठेवलं पाहिजे.
बरोबर.
किंवा गेममध्ये पण त्यांना सांगायला पाहिजे कि बाबा यात पैसे पण देऊ नकोस किंवा काय करू नकोस कारण आता हे गेम मध्ये कसं झालंय. तुम्ही हारायला लागला की मग ते मागतेत पैसे मागतात मग तुम्ही जिंकू शकताय मग पोरं पण काय करतात हा हराय लागलोय हराय सारखं हरायला लागले पैसे वापतात. पैसे वापरायल चालू झालं आणि त्यांना एकदा पासवर्ड वगैरे आला तुमचा बँकेचा वगैरे मग ते गेम मध्ये वापराय चालु का आणि त्यांना एक सारखी अशी सवय लागली गेम मध्ये पैसे वापरायची कि म ते पैसेच वापरतात सारखे हारय लागले कि
हम अवघड आहे फार हम्म म्हणजे जेवढा फायदाच आहे. तेवढं तोट्याचं आहे सोशल मीडिया जर म्हटलं तरी हम्.
कसं झालंय ते जरा कमी करायला पाहिजे वापर
हम्म हम् हम. चालते चालते हम्म.
मग ते वापर कमी करायला पाहिजे आपण आता
हा हा हा.
अस झाल त्यो वापर जर कमी झाला म मुलांमध्ये जरा बाहेर जायच पण भाव निर्माण होतील म ते खेळायला पण जातील.
हा हा.
जरा जास्त मोबाईल पण दिला नाही तर ते बाहेर जाऊन बाहेर हे ग्राउंड खेळ म्हणा मैदानी खेळ सगळे खेळतील. किंवा जरी बसून बाहेर ख्यायच असल कॅरम वगैरे ते पण आता फोन वर सगळे ख्याय लागत कॅरम म्हण. बुद्धिभ्रमणा लुडो सापसिडी हे सगळे खेळ ते आता मोबाईल वर खेळायला लागलेत. त्यांच्याकडे उपलब्ध असून पण हा. आणि काही फुटबॉल वैर आता ते फोनवर खेळायला हे चुकी जात हे छोट्या पुराण्या पालकांनी लक्ष पुूर्वक घेऊन त्यांचे सांगाला पाहिज आणि पोरणी पण जायला पाजे.
पालकांचीच खरं चूक म्हणायला पाहिजे की त्यांनी हातात मोबाईल
हा आणि लहानपणापासून सवय लावल्यामुळे कस बारक्या पोराना पण ती सवय लागली एकसारखी चालतेय मग करतो तुम्हाला
ठीक आहे हा हा चालेल कर परत